हॅलो, बोला ना काय करता
काय नाही बसलोय बोला ना तुम्ही काय करता
काही नाही बसतय जेवण झालं का तुमचं
नाही ना जेवायच,
काहो लय उशीर
उशीर कुठे? आता किती वाजले साडे नऊ वाजलेत फक्त
हो
हा मग तुमच्याकडे नाही का जेवण
करायचय आता
काय केलंय तुम्ही जेवायल?
आणि आणि चिकन केले.
चिकन केले का छान छान छान मजा य मग
तुम्ही खाता का नाय
हो खातो की, खातो ना
हम हम
हम्म खातो चिकन खातो, मटन खातो. हो सुट्टी होते आज
का बाहेर फिरयला गेल्या.
हो गेलं होता ना,
हम्
आं
त मुलीप
आं
मुलगी खाली वडिलांजवळ
हो काय
हो खाली खेळतीय ती
सांभाळत्यात ते चांगले.
हो.
हा.
हम्म. तुमचं काय चालू आहे?
हाय की निवांत.
का ओ निवांत.
हो.
काम नाही काय तुम्हाला आज काही? कशाचा?
हो. तेच तेच तेच.
कशाच आवाज येतोय?
मुलीचा आवाज येतोय खालून खूप.
हो हो हो.
हम्म ह हो हो.
हो.
खूप हुशार झाली ती.
हो खूपच.
किती महिन्याची झाली ती?
खूप हूशारआहे ती खूप.
किती महिन्याची झाली ती? हॅलो. किती महिन्याची झाली ती?
ती आठ महिन्याची पूर्ण.
हो का.
हो. हम्म.
वाढदिवस असलं आता तिचा?
हो येईल ना. तुम्हाला देणार आमंत्रण या मग.
हो हो.
केक खायला या.
हो नक्की.
हा हो हो या नक्की या.
हा हा हा हा.
हम्म.
मग बाकी काय म्हणता?
काही नाही निवांत चालय आराम आपला.
हो का अस.
हो हो आराम सुट्टी मग आराम करायची.
मग काय बर ये, चांगलं ये.
हो तस जास्त का?
म काय उद्या परस काम.
हा रोजचा रुटीन चालू.
हम परत काम काम काम काम काम. रेसिपी.
हा ते आहे.
प काय पण काम तर करावंच लागतं पोटा पाण्यासाठी.
हा त्या आहे करलंस.
मंग ते करा खा. काय खायचं?
ते पणलं
आता फिरायला जायचं नियोजन केलं का नाही तुम्ही?
नाही. चालू आहे ना आमच ऑफिस ट्रीप जाणारय.
हा का
हो कामात कामातले लोक जाणार आता
हो का
ह
म
काय म्हणले
ल्ये लाम जाणार असल मग तुम्ही
हो या वेळेस आमचं इकडे रतनगडचा प्लॅन चालू
कुठ आले ते
ते हरिश्चंद्रगडच्या पुढे
हरी कुंड वगैरे म्हणजे तिकडे आहेत का
हो तिकडचं संगमनेर साईड ला हो हो हो तिकडेच तिकडेच नाहीतर रायगडला जाणार
हा हा कराय गलो
हम्म
हॅलो गडकुडे आले ते
लहोगड लोणावळचे इथे
लोणावाजी तिकडं का
हो, हो, गेलेलो आहे ना
क काय काय तिथं असंत पाहण्यासारखं
गड ये गड ये लोणावळाचे तिथे गड ये हा
कुठाय
काय म्हणला भुशी डॅम
हा ते कुठं आलं?
त्या आलीकडेच
लोणावळा ते पुढे आहे वेगळ आहे का
हो
काय म्हणले?
काही नाही मंग
मंग बाकी काय मंग
काहीच नाही
का पण
असचं
असचं का?
असचं म्हणजे असचं
का बरं असं म्हणजे असचं?
जेवण तुमचं खूप उशिरा होतं का?
हा उशिरा असतं ना
हा, का
हो.
आणि काय म नवीन नवीन
हा हा
आणि तुम्ही मंग झोपत असाल अकरा, बारा, एक
आम्हाला बारा, साडेबारा, पावणे एक होत्यातचं.
झोपायला? आणि उठायचं कधी? पहाटे.
पहाटे म्हणजे आम्ही ती आमची मुलगी मधी आधी उठत राहते थोडी थोडी
हा हा हा हा म्हणून काय आ हा हा हा हा म्हणूनचं काय तुमचं इकडं. लोकांच्या शहरातल्या लय आवड असत्यातं ना. आमचे पप्पा इतक्या उशीरा उठायचं लवकर.
हा ते आता सवय झालीये ना.
तुम्हा लोकांची झोप होत असलं का?
सवय झाली आता
ते ते पण आहे म्हणा.
तुम्ही काय कुंभ करणावाने झोपता का गावाकडे?
हो आम्ही तिकडं झोपतो नऊ, साडे नऊ, दहा पर्यंत झोपतो. हं झोप होती बरोबर नाही का?
हम्म हम्म कुंभकर्ण आहे नाही का तुम्ही
अहो असं म्हणताय तुम्ही लोकं तरी होय नाहि, गावाकड म्हणत्यात. हि वेळ असती, पावसाळ्यात तर लय मज्जा येती.
कु कसं काय माहिती
असं आमच्या तिकडं पार गुडघ्या एवढं पाणी साचतं.
काय खोटं बोलता.
दार आहे ना आम्हाला दुकान नाही का आम्ही दुकान तर एवढं बुडलं एवढं पाणी साचत लय पाऊस झाल्याव
तयकोठो बोलत.
खर असं तिथले पाणीचस्त नाही का दुसर रूम नाही. तिे एवडं पाणीच असतं एवडं पाणीच असतं यायला जायलाच नाही नसत. ज पाने तुणीिवलावला
पण आता कुडं काय ना तिथे
आजतं की पावसाळ्यात पाणी साजतं तिथ. दुसरी खोली नतीी काच्या माग दुसरी खोली न तिथं.
हम् ह मग काय ना एक होडी बनून घ्यायला लावयची. घरच्यांना म्हण होडीत बसून जायचं याचं.
गडी बरोबर नाही वात तेढण्यासाठी
ते खाय त आला आता हम्.
ते यायच जायचच तर घरात पाणी शित पहिलं आमच्या दुकानात पाणी फिरायचं.
हा का.
नाही आता नाही सुर ददा आम्ही ते उंच करून घेतलं.
हा हा हा.
घरा तण एक रूम आहे ना.
चांगलं चाललं त का तुमचं दुकान
जागत असतच. पोटात पाण्यापूज वडापावपचं पण आमचं.
हा हा हा.
ते पण चालू असतं फक्त ते फक्त राविवार तेच असत चालू.
का बरोब फक्त आहे यावरती
रयववर च आमलं तिथ बाजार घडतो ना.
मग कंटिन्युअसली चालू ठेवायला पाहिजे ना.
नाही ना त्यास गिरक नाही मला मग ते आपल्या आार आपल्या बकला जात.
हा का?
हा.
हम्म हम्.
चांग धंदा होतो ना दोन हजार पर्यंत जातो. फ किती सात ते नऊ सात ते नऊ पर्यंत हो साडे सात आठ.
दिवसभर नसत का चाल.
ठेवायला पाहिजे दिवसभर चे
एवढ तेवढ तो जात होऊन जात.
असं असतं का चांगलंय मगन काय तर
असत्यात.
छान आहे तुमचे ढणी खूप कष्ट करतात नाही.
आणि आज माझ्या पप्पांनी
हा.
असं छान आहे ना पण ते ऍक्टिव राहतात.
हा बरोबर आहेता. चांगली झालेला त तस चाल असत म्हणायचं नाही तस.
चांगलं आहे ना तस
हा. तूकण राहिला आज आज असणार वाटत.
हा हा हा.
नाम कांद आहे नाही.
बरं बरं असं असतं का
म बाकी कायग तू काही कधीतरी खाल्ली खा माझ्या पप्पांच्या हातते वढ खाल्ली
नाही खाल्ली म तुम्ही चारलेच नाही ना कधी.
तुमला आले होते होता खंर. खाल्ले होते रामासेे खाल्ले होते वडेे खाल्ले होते पुरंपरा खाल्ल्या होत्या.
तुम्ही मला घ्यायला आल ते का.
नाहीय नाहीय.
हा खलीेत शुभमकी मते ते तुम्हाला नव्हतं का आवडत्या
नाही मी खाल्ले होते मला आठवत नाही ना.
तुमच्या वडिलांनी केले होते.
आ.
तुमच्या वडिलांनी केले होते का?
हो ओडलेच करतात अजून कोण करायचे दुसर रा बरच्या दिवशी
हा ह हा ते बांजार वगैरे भातला होता बरोबर.
हा हा हा.
हम्म.
मंग बाकी?
काहीच नाई निवांतये. आवाज येतोय का आता? पाऊस येतोय जातोय सार
तुमच्या इथ पाऊस
काय म्हणाले?
पाऊस हाय का नाय?
भुरपुर चालूय ईकडं.
कड
गावाकडं.
का?
भरपूरये इती जाती इती जाती भरपूर.
मला वाटलं चालूये मेकपला.
जोर हाय का असं पावसाला?